माया नी करू
हॅलो.
हा
काय झालं बाकीची
हा हा हा हा
काय घेतलं
आपल्याकडे पाऊस वगैरे काय आहे का चालू
नाही सध्या पाऊस नाहीये.
नाहीये का?
हं.
पेरणी वगैरे दहा रुपयचे ते सुध्दा दारू पितात काय काय काय आ अंडा पॅटीस आहे ना? असं का. पाऊस वगैरे पावसाची काय
आता बघा ना, मोठा पाऊस तर आमच्याकडे झालेला नाहीये.
हा.
आणि आता या, चार-पाच दिवस झालं कसलाच पाऊस नाही.
असेय कां.
एकदम कडक उन्हाळ्यात पड उन्हाळ्यात पडल्यावाणी ऊन पडत‌ आहे.
आपण कार्यावर कधी फॉर्म अप्लाय केला सर.
अं.. काल केलाय.
काल केलाय का?
हां.
तुम्हाला कार्याविषयी काय माहिती वगैरे काय?
अजून तर काय नाही
अस ए कां.
हम्म.
बर बर ठीक आहे सर तुम्हाला थोडी थोडी माहिती होत जाईल कार्या ॲप बद्दल आ.
हा.
हा सगळं छान ठीक आहे सर.
ठीक ए.
किती